हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो काय ग मित्र ताई फोन तर उचलत तर बोल. हॅलो.
हा आवाजच.
हॅलो हॅलो हॅलो. हॅलो.
ऐ बाये उठला आत्ता
बोल ना ग मग हॅलो हॅलो. आवाज येतोय का सांग.
येतोय म्हटलं आवाज हा येतोय.
हा बोल.
हा नाही येतोय यारा येतोय ना.
हां मग बोलाय, ग हो. काय करते.
जेवण झालं का काय लाकडं ठेवते?
हो झालं. हा का पळत गेला शाळेत खिचडी खिचडी पापड असं खाल्लं.
येऊन लागले मग का आं?
हां येऊन घे आताच आलो.
हम्म बरं हे लवकर. गेला ना मीच ठेवून आली ना ठेवायला हां गेला.
भूमी दिसली का नाही?
नाही दिसली ना नाही हां दिसली दिसली पुढं बस
हां हां ती आज आम्ही तिकड गेलो ना ती आम्हाला. ब बघून घेतलं मग रडत होती ती आमच्या सोब त यायला म्हटलं शाळेत जायचं म्हणून तिला पैसे देऊन गेले होते आता. काय माहिती बसली असेल. मॅमाने फोन लावला का ग? रंजना मॅडमने काल फोन लावलेला.
हां काल लावला होता मला दोनदा आज नाही हां बोलली ना. बोलली म्हटलं हां.
सुमित सुमताचे बघितले किती बज झाले. अगं आपलं तर पेंडिंग मध्ये हजार दाखवतच नाही ग.
आपलं काय बाकीच आणि त्याचं धनवंती ताईच आणि सुनीताच पूर्ण झालं. कल बंद झाले त्यांचे बंद. झाले ना तीस कॉल झाले ना. हां झाले ऑलरेडी तिथं दाखवून देतात मग. आपल्या न जे ते तर मला नाही माहीत.
अगं माझे तर मग आता तेरा दाखवते तेरा दाख होते म्हणजे अजून आता हे बोलले कि चौदा होऊन जाईल मग नंतरन अजून पण धरा कंप्लीट अस दाखवतय तिकडं.
असं
तेव्हा माझे एवढे नाही झाले झालेस प आता तेरा झाले असेल.
हां ते राहू द्या ते सोडून द्या काय आता शेतात जातय का?
हां
ताय का म्हटलं
आज काय घरीच आहे उद्या पासून शेतात. मका कापूस कमी आहे यावर्षी. मक्का लावणारे सगळीकडे जाऊ दे ग. म मला पण चांगलं आहे काय माहिती हे बोलताय की मकाच लावायचं सगळीकडे.
चांगल आहे मग.
कापूस नाही लावायच म्हणे.
हम्म बरं आहे. आमच्याच लावली गेली कापूस.
कापूस लावला?
हां लावला ना मिरची लावली गेली कापूस लावला.
हां. आम्ही नाही मक्का लावणार आहे. पाणी कमी आहे ग पाव पाणी. पाणी कमी या वर्षी तर पाणी भरायला मग ताण पडेल ना म्हणून मकाच लावून टाक का कारण की मग मका लावल्यानंतर मका होऊन जातो पाणी कमी लागणार ना.
हां बरोबर आहे तेे पण.
पाणी पण पाहिजेल कारण की आता पाणीच कमी पाणीच लेट लागला तर मग आता अजून पाऊस पण दाखवत नाही तर मग लावून काय करू
हम्म ते पण वुइ वुई ते पण बरोबर आहे.
हा तुमची शेतात पाणी ना मग काय करणार. तिकडं तर पाणी तिकडं पाणी पडायला लागला. मिरची लावली हम्म चांगलंय.
हा.
कुठं इकडं. हा हा तिकडं मिरची लावली ना ग.
हा तिकडच लावली ना तिकडच्या शेतामध्ये.
हम्म.
हम्म.
हिला ठेवूना कधीे ठेवल जाणार आहे.
चिवूला का एक तारखे एक तारखेला.
एक तारखेला झाले डाक्यूमेंट्स पूर्ण?
झाले पण नाही आली आ आत्याकडे ये ना मंदनालाचं.
आता मणधनाला आहे शेत
शहाद शहादाहून आले एक एकच रात्री घरी राहिली परत आत्याकडे निघून गेली.
त्या दिवशी जाणार होती. पण आम्ही आजून गेले होते आम्हाला
हा. मग तिथ मनधनाला आहे. मग डेमो रेसीपी करायचां.
काय माहित उद्या सारांना फोन लावणार अजून मी.
सत्तर जण का कुठं भेटणार आहे सत्तर जण सत्तर जण नाही भेटणार ते यांची शाळा झाली. हे श शाळेत येतात. का पोरी इकड माझ
हा येतात हा हा येतात कमी
त्यांना पण बोलवून घेऊ त्यांना पण बोलवून घेऊ. आणि जे भेटते ना त्यांना पण एवढे तीसत्तर लोक पन्नास लोकच हा बी बारा लोक करायला आपल्याला एवढं जण लागणार. एवढे जण गोरा होणार गोळा होणारय. नाही होणार ग.
तेवढ कशाला होणार आहे आता त कामाचा दिवस आहे ना सगळ्या कामाला निगून जाणार आहे ना सरांना काय आहे.
कमलीताई म्हणते म्हणे अजून एक डेमोरेसिपी होका एकदा मनिषा मॅडम बोलत होते म्हणे.
हा मला पण बोलली होती की एक एका वर्षाचा तीन डेमोरे तीस डेमोरेसरी पाहिजे म्हणे. एका वर्षाच सगळ्यांचेच हा तीस
माझे माझे तीस तुझे तीस.
हां
तर एवढे डेमोरेसिपी करून बिल किती काढणार किती काढायचा.
सर मोरे सर मोरे सर सांगत होते की हां
हा पण मग त्यांना तो हे पण पाहिजे ना डेमो रेसिपी काढला पण तेवढे लोक पण पाहिजे. जेल आणि त्यांना प फायदा पण व्हायला पाहिजे ते करून पण करायला पण पाहिजे आपल्या. एकदा केलं की आपण केलं तेवढंच त्यांनी पण करून दाखवयला. पाहिजेत त्याना त्या ते स्वतःहून आपल्याला दाखवायला पाहिजेत.
माझ्या इथं केलं हुतं पहिल्यांदा माझ्या इथं केलं होतं तर दोन तीन झणांनी स्वयंपाक करून आणला होता. शेगवेची भाजी बनवून.
पण मग दुसरी केली ना त्या नाही ते पण आपल्याला त्यांच्या तोंडातून. सांगायला पाहिजे ना आम्ही करून दाखवू असं तसं काय काहीच नाही सांगत ना.
काहीच नाही ना गेले ते दिवस राहिल्या आल्या त्या आठवणी
मग आपल्याला पण अ समजायला पाहिजे ना हा बुवा ते करून खाताय काय धनवंती ताई. त्यांच तर लई फास्ट काम चालूय मग.
हा.
झाले म्हणून का ती लावत नाही ना
लावलं तिला माझे झाले बाई मी तर दिवसातून किती लावून देते बोल करते म्हणे. म्हणून माझे झाले असं ते काय मॅडम त्या मॅडमांची बहीण आहे ना त्यांना लावते आणि मॅडम यांना. म्हणजे आईये त्यांना असं लावते धनवंतर ताई
हं अ म्हणून. चि र पिअरला हा म्हणून ती कमलिताई बोलत होती मला सुद्धा लावत नाही म्हणे काय राहायचं दप्तरी पण सांगत नय म्हणेती.
काही नाही सांगत म्हणे आपलं असते ते. पण राहते पण नाही केलं म्हणे फोन ताई सांगत होते मला सुद्धा नाही लावत हा
हा कमलीताई जवळच लावते मला सांगते की काही सांगत नाही म्हणे आणि ते आता स्तनदा माताच आपण काढलं ना ते पण नाही बोलली की काढायचे म्हणे ते पण काही माहिती नाही. मला म्हणे मी वि-विचारणार आता तिला असं बोलत होते काल. तेच अ संंदामातेच आपल्याला हे प्रथिने काळायला लावले ना. ते पण माहिती नाही म्हणे सांगित. ते म्हणे मला आणि स्कोर वगैरे करायला सांगितलं ते पण सांगितलं तिने तर मग आता. तिला विचारणार म्हणे तेव्हा करणार म्हणे ती स्वतःहून सांगतच नाही म्हणे मी विचारलं तेव्हा सांगते म्हणे.
हा ना सांगायला पाहिजे ना एकमेकांना
मग. मग सांगायला पाहिजे ना की, अरे हिच्याकडं तर बॅलन्सच नाही तिथ ते टेन्शनच नाही.
खरस.
अ तिला सांगते मी म्हटलं बॅलन्स टाकून घे आणि फोन लाव ना म्हणे तर माझ्याकडे बॅलन्स नाही म्हणे. पैसे नाही म्हणे मी आजारी म्हणे असं सांगत राहते.
आहे तिच्याकडे वषीला.
हम्म काल परवा गटाचे पैसे काढायला गेली म्हणे आणि काढून आणले पण मग मला मला बोलते की बकरी -बकरी एक चांगली नाही म्हणे ती दुसरी बकरी घेना मग बॅलन्स टाकून घेणा. सांगते तर हरीश ला सांगते माझ्याकडे शंभर रुपये आहेत त्याला दोनशे रुपये उसने मागून दे सांगते असांगत होते.
अहम्
निलेश कुठे गेला?
अं स्काय रे‌ पप् पैच रोप आलेनां म्हणून.
कुनाचे?
अं हे सद्गुरू फाउंडेशन वाल्यांचे.
तर मग ते कोणाला देणारेत?
आहे ना शोधलेले आएन लाभार्थी.
तें पपईचे पूर्ण अ वाडि वाडी लाव णार.
किती दोनशे का कितीइ आहे?
त वाडी लावणारे?
हां वाडीचवणारेना?
हम्म.
हम्म.
अलग. अजून काय किती ठेवले गेले बाकी अजून?
बाकीचे कपडे धुवायचं पण बाकीये भांडे घासले. लेले अजून बाकीचेय म्हंटलं. बाक. आता काये थोडेशेच बाकीये बस. तीन वाजून जाणार तरीपण.
हां आस सगडे कामाला लागू सगडे आमच्या मागे तर सगळं शेतातचे. आमचे भाग मागे तर एक पण दि मग कितीछान पाऊस पडून गेला. मी आली तोपर्यंतच सगळं भिजून राहिलं घरामध्ये.
असं?
मअग. ती होती पण मग कसं नाहत्या रानात्याला पकडणार कि तीला प् आणि स्प सितू सितू तर तिकडं होती पण मग ते ब लाकूड वगैरे ठेवायचं पण कांय तर मग तिकडं वरचच फाटलेलं तर कस काय नइ भिजणार सगळं भिजून गेलं. मग आम्ही आल्याच्या नंतर थोडसं फाडून आणि मी आणि चेतनी वरती चढून मग ठेवलं. नंतर मग मला दिराने युन नंतर हा नंतर त्यान त्याने व्यवस्थित ठेवलं. आम्ही असंच तोपर्यंत गडणार नाही तोपर्यंत ठेवून दिलेलं.
हम्म माझं पंचुली जवडेना तिथं. इकडच्या बाजूला गडायला लागलंना.
माझं पण सगळं आमचपण. बाहेर तर सगळं भिजून गेल मरूदे आता.
हम्म काय करणारे जेवन झालं कनय मग?
झालं जेवण करून आता स्वयंपाक केलामी बाईशला ठेऊन आली. शाडे आठ?